हॅलो काय नाय बघ निवांत.
आवाज येतो का माझा स्पष्ट, मी बरी आहेे तु कशी आहेस?
मी पण उ त्तम.
हम्म हम्म, काय म्हणलं? काय नाही म्हणलं बघूया काय चाललंय खूप दिवस झाला फोन नाही, काय नाही, कुठे फिरायच नियोजन होते का नाय?
हा करायचंय गं कारण आ ता कसं आगं आता आपण करूया पण आता हे कसं उन्हाळ्यात जायचं म्हणलं उगाच तर कसं उन्हाच ऊन लय आहे.
हो गं पण आता
त्याच्यामुळे हा पावसाळ्यात ते एक नंबर नियोजन होईल आपलं कारण हम्म. मस्त म्हणजे भारी वाटेल पावसात पाऊस आणि धबधबे पण चालू होत्यात ना.
मला ए तुला खर सांगू मी एक पण धबधबा बघितला नाही काय आणि मला ना असं ह्याला उन असं उन्हाळ्यात तितकं नाही आवडत पण पावसाळ्यात मला फार मजा येते फिरायला आणि फिरायला मला तसं आवडतय आणि वेगवेग ळ्या असं अ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथलं पदार्थ असं ट्राय करायला आवडते, खायला आवडते कारण बघ ना प्रत्येक थोड्या-थोड्या अंतरावर गेले की रेसिपीज बदलत्या, चव बदलत्या सगळे बोलणं, भाषा सगळी बदलते. मला आ असं फिरायला खूप आवडते. तु अशी कुठली एखादी रेसिपी बघितल्यास काय? म्हणजे आपण करतोय त्यापेक्षा ती वेगळी असेल किंवा ती खूप एकदम वेगळीच ऑथ ऑथेंटिक लेवलची अस काहीतरी
म्हणजे तरी पण म्हणजे असं तुला माहित आहे का?
पारीख वगैरे कुठलं किंवा हाय काय कि बाबा ही पूर्वीपासन हीनी करत्यात असं आणि आपण वेगळी कद करतोय म्हणजे एकच पदार्थ किंवा असं सांग असा माहितीय का तुला कि अ तू पण तो बनवतीस आणि मी पण तो बनवतोय पण आपल्या बनवण्याच्या पद्धतीत फरक आहे अशी कोणती तुला वाटते कुठली हाय काय आपल्या रेसिपी तशी?
तशी आ
ह तुम्ही झुण झुणका कसं बनवताय?
आम्ही का, आम्ही पिठलं कसं बनवतो म्हणजे
आपण अजून त्याला झुणका म्हणत्यात. झुनका नी भाक
नाही आमच्या इकड त्याला पिठलं म्हणतात, पिठलं आणि आता जर ह्याच घेतलंस ना बेसन पिठाचं पिठलं. तर त्या बेसन पिठ टच्या पिटल्यात कसं आम्ही अ हे म्हणजे मिरचीच वाटण करतो, लसूण, जिरं, हिरवी मिरची. हे टाकून वाटण करत. आणि नंतर कडईत तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा मोहरी टाकायची.
हा
आणि त्याच्यामध्ये परत मोहरी टाकल्यानंतर, कांदा टाकायचा कडीपत्ता टाकायचा. आणि ते चांगलं. म्हणजे हे झालं. भाजलं गेलं. कि मग त्याच्यामध्ये ते आपण जे वाटण केलंय ना, ते वाटण टाकायचं. आणि ते चांगलं. भाजलं
मी जे वाटण बनवलेल ते टाकतय ना?
हो हो घरी बनवलेलं म्हट आणि
टी मध्ये पाणी घालून करताय का
दोनही पद्धतीन करत म्हणजे कधी जर तुम्हाला असं खायचं असेल तर मग पाणी मध्ये बेसनपिठ अस, आपण ह्याला बेसन पोळ्या करायला कसं भिजवतो.
ती लागतय काय?
माहिती अस टेस्ट एवढी म्हणजे लागतय करण्यावर आहे ते. पण अनेक काही वेळेला जर नको असेल तस तर, आम्ही भाजून पण करतो पीठ भाजायचं. आणि मग त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं असं, असं पण करत. त
बरं.
आणि ज्वारीच्या पिठाच पण करतो.
हा ज्वारीच्या पिठाच आम्ही नाही कधी बनवलं. आम्ही आंबिल करतोय, म्हणजे ज्वारीच्या पिठाचे आंबिल माहित असेल ना तुम्हाला, तुम्ही करताय ना.
नाहीय एवढं माहिती, म्हणजे आम्ही कधी केलेलं नाही. हा ते नाचणीच्या पिठाच असतंय एवढं फक त माहितीय पण. म्हणजे कधी, म्हणजे खाल्लेलं नाही येते
आता आम्ही गव्हाच्या पिठाच पण बनवतोय ते, आता तुम्ही कस तू कसं म्हणलेस की आम्ही म्हणजे खरं हे झुणका पण तुम्ही बाजरीच्या ह्याचा पण करताय या गव्हाच्या
हम्म
त- मी तस ज्वारीच्या पिठापासून आम्ही आंबिल तयार करतो. आणि नाचणीची तर सगळ्यात उत्तम. तुम्ही नाह नाचणीची भाकरी बनवताय ना?
हो. नाचणीची भाकरी कारण ते डायबिटीज साठी चांगली अस-
हाम इकडं कस एका ए वेळ नसतोय ना म आ- मच्या हीकडं आंबीलच बनवतात. आणि ती पोष्टिक असते आण थंड मिळ थंडावा मिळतोय. आणि उन्हातर आवरजून प्रत्येक घात आं- बिल, माडग
माडगं म्हणजे काय ग? माडगं नवीनच ऐक- ते मी.
हे माडग ते ह्येच असतय. अ उडीद डाळीचं करतात. उडीदडाळी- पासून ते माडगूळकर बनवतात. ते अ शरीराला आपल्या खूप थंडावा मिळणार ती पदार्थ, पेय आहे.
हम्म आणि कस उडदाच्या डाळीच पण म्हणजे. उड दाची डाळ
हा तुला मी नाचणीची आंबिल एकदा बनवून करून देते काय. खूप टेस्टी अग बनवायला एकदम सोपी रेसिपीय, कारण ती कसं जुनी पद्धत आहे ना. आता आजकाल आपण कसं पेय पितोय थंड उन्हा उन्हाळा लागला कि, कि बाबा एक दुकानात फ्रुटी आण किंवा काय थंड लिंबू सरबतं फ्रीजमध्ये किती आपल्या काय काय पडलेलं असतय. म्हणजे बाहेरच पॅकेट मधे पे पितोय आपण पण त्या काळात कस होत कि त्यावेळेस एवढं डेव्हलप काय नव्हतं म्हणजे एवढं काही हे नव्हतं. म जुनी लोक नाचणी खूप थंडावा देते, शरीराला मग त्या नाचणीच्या पिठापासून नाचणीची भाकरी कस लगेलगे खायला लागत्या बरोबर आहे.
हम
ती कडक होऊन जात्या. म आ- ता दिवस- भर लोक काम करणार, त्या काळात म नाचणीची भाकरी गरम गरम करून खायला इतका वेळ पण नसायचा, आणि राना त व वगैरे शेतात कामाला गेल्यानंतरन तेनी जेवणारे, किती दुपारी भाकरी करायच्या सात आठला मग त्या पाक असं पूर्ण हे होतात ना, उन्हाळ्यात मग ते आंबिल त्यावेेळेस त्यानी आंबिल चालू केली करायला, आंबिल कसं आंबिलमध्ये अग थोडस लसून चेचून टाकतात त्यात.
हा
म्हणजे नाचणीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालून जास तू म्हणलीस ना बेसनचं करायचं पद्धतीने ते का- पण ती शक्यतो ते रात्री भिजत घालतात पीठ. ज्याच्यामुळे त्याला आंबट- पना येतोय. पीठ मुरल की चांगलं, आणि किंवा जर ते लय आंबलं नसेल ते पीठ तर मग त्याच्यामध्ये तुम्ही ताक घालू शकताय. ताक घालून लगे लगे पाहिजे असेल तर ताक घालून प्यायचं. पण जे आंबून केले जाते ना पीठ आंबून ति लय भारी लागत् या आग, पिऊन बघ. आणि, त्या मध्ये टा पण घालतात काय, म्हणजे अं जसं तुमच पीठ आंबल्याला आहे त्याच्यानुसार ताक वापरायचं. लय आंबट पण नाही करायचे. पण ते अं काय केले जाते रात्रभर ते याला पिठाला त्या असं म् मिक्स करून पाण्यात ठेवलं जाते. पण तेजी लय असं ग्रेव्ही पण नाही काय नाही करायची. एक बोळीचं तेन वगैरे पिट बनव ते वक् पद्धतीत मिक्स करून ठेवायचं. आणि मग काय करायचं, हे घ्यायचं उद्या सकाळी उठल्यानंतरनं आपण आता चहा पो न पोहे नाष्टा करतोय तर त्यांनी नाष्टलापण वाप म्हणजे पेत होती ते आणनपीर. मग ल पाणी ठेवायचं उकळत. आणि नाचणी कसं लय हे होत्या, म्हणजे घट्ट होत्या बरोबर आय.
हो-हो मोठं होतं ते पिता.
हम् मग पीठ हे करायचं म्हणजे पीठ जेवढं आहे त्याज्या डबल पाणी ठेवायचं. पाणी गरम करायचं. पाण्यामध्ये लसूण चेचून टाकायचा, मीठ टाकायचं.
हम्म, ते वरचं पानी आपण गाळून घ्यायचं. का ते भिजत घातलय ना.
हां, त्याच्या मध्ये आणि जरा पाणी घालायचं. मिक्स करायचा आजू क्विड लिक्विडच्या हेज्यात म्हणजे असं पातळ हेज्यात करायचं. आपण करताना. आणि, म नंतरनं ते पाणी उकळं ना मीठ बीट ते आणि लसूण घा च्नेलं मग त्यात बारीक जरा गॅस करून, ते आपलं आंबिलचं
म्हणजे त्याला पाणी ठेवून नुसतंच हे करायचं का म आ ती गर म्हणजे, तेल वगैरे टाकून ते लसून भाजू नयेत.
हां, तसही करू शकते. पण मी तुला एकदम जुनी पद्धत सांगितली नही. आधीची लोकं तेल लय वापरत नव्हतीत. आ आजी अशी बनवाय. पण नंतर ना मी पण युट्युब ला वगैरे रेस बघितले मी त्यामध्ये त्यांनी कसं दाखवलं होतंय. थोडस तेल टाकलं, त्या जिरं, आणि थोडीशी बारीक कापलेली मिरची, असं टाकून मग पाणी ओतलेलं. मीठ पण टाकलं, आणि मग ते पीठ टाकलं, आणि हलवलं. आणि त्याला हलवाय लई लागते, आंबिलच्या ह्याला.
हम्-हम्
अलवायचं हलवायचं, आणि हालवल्यानंतरनं काय करायचं, झाकून ठेवायचं खर बारीक गॅसवर. आण् लक्षात ठेव लय पण असं घट्टसर बनवायचं नाही. नाहीतर त्याचा असा बिस्किट सारखा किंवा केक सारखा होतंय मग. विडफॉम मध्ये न् गरम-गरम, गरम-गरम नाही शक्यतो गार करूनच ओतायचं त्यात गार करायचं त्यानंतर मग ताक ओतायचं.
हां-हां
सकाळपर्यंत राहत्या आणि ते प पचायला पण हलकी आणि भूक पण लागत नाही त्यासाठी आंबिल महत्त्वाच प्यायला करून बघ एकदा तू.
ठीक आहे. ठीक आहे. करून बघते मी. छान आहे. म्हणजे वाटतानाच वगैरे तेबी ऐकतान तर छान वाटल आणि चांगला आहे हाय पेय पिण्यासाठी.
हा, म्हणजे आपण फिरायला चल. घेऊन जाऊया, आबिंल
सोपं पण आहे करण्यासाठी.
हो हो, चालेल मग करिन की तुला परत
हो हो मी केलं ना की सांगीन. तुला.
हा. चालतय, सांग ठेवते.
हा ठेव.